हा बोला.
काय करायलाय.
काय बसलय बघा तुम्ही काय कलाय.
मी पण बसले.
बाकी काय काय आणि?
काय निवांत.
हम्म मी तुम्हाला खेकड्याची रेसिपी सांगते काय. तुम्ही कधी खात तुम्ही खाता ना खेकडा.
नाही ओ.
तुमच्या घरातले खातात का नाही.
हा आमच्या घरातले खातात.
ह तुम्हाला रेसिपी सांगते की खेकडा करी कशी करायची ते.
हा सांगा.
त्यासाठी आता कसं पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळे खेकडा आपल्याला सहज उपलब्ध होतो. त्यासाठी. खेकडा खरीसाठी पाचशे ग्राम खेकडे स्वच्छ धुतलेले घ्यायचे. साहित्यामध्ये आणि दोन कांदे घ्यायचे बारीक चिरून.
बर.
परत दोन टोमॅटो घ्यायचे.
हां.
आलं लसूण पेस्ट एक चमचा घ्यायचा.
हा.
किसलेला नारळ अर्धा कप घ्यायचा.
बर.
हळदी एक अर्धा क अर्धा चमचा.
हम्.
लाल, तिखट एक चमचा. धनी, जिरे पूड - - एक चमचा.
हा.
परत गरम मसाला एक अर्धा चमचा.
हा.
चवीनुसार मीठ. तेल एक तीन चमचे घ्यायचे. आणि कोथिंबीर काय सजावटीसाठी आपल्याला लागेल ती घ्यायची.
हा.
आणि आता मी तुम्हाला रेसिपी सांगते कसं कसं करायचं ते. पहिल्यांदा काय करायचं खेकडा स्वच्छ धुवायचा. त्याला थोडं- - मीठ आणि हळद लावून दहा मिनटं ठेवायचं मॅरिनेशन होण्यासाठी म्हणुन तर कढईत तेल गरम करून - - कांदा सोनेरी होईपर्यंत परतायचा. नंतर त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतायचं.
हां.
त्या नंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटूपर्यंत परतायचं. शिजवायचं त्याला.
नंतर त्यात हळद, तिखट - - धने, जिरे पूक पावडर सगळे आपलेकडं जे कोणते मसाले उपलब्ध आहेत. ते सगळे मसाले त्यात - - टाकायचं. नंतर दुसऱ्या पॅन म - - ते नारळ भाजून घ्यायचा.
खोबर हा.
जे आपण अर्ध अर्धा कप जे किसलेला नारळ घेतलाय ना ते भाजून घ्यायच.
हो. हां.
म त्याची पेस्ट करून घ्यायची. ती मसाल्यात घालायची. आणि त्याला भाजायचं तेल सुटूपर्यंत.
हा.
मग त्यात खेकडा घालायचा आणि पाच मिनिटं ते परतायचं.
मग आपल्याला जेवढा - - रस्सा पाहिजे किंवा घट्ट करी हवी असेल तर मग- - त्या हिशोबाने आपण पाणी घालून ते परत दहा पंधरा मिनिटं शिजवायच. आणि ते जे गरम असत त्यावेळी जरासा गरम मसाला वगैरे घालायचा. थोडी कोथिंबीर घालून. मग गॅस बंद करून थोडं ठेवायचं. पाच, दहा मिनटं.
हा.
मग त्यासाठी काय काही काही जण भाकरी खातात त्यासोबत. नाहीतर चपाती खातात. नाहीतर भात खातात. तुमच्या इथं काय भात जास्त खातात की भाकरी कि पोळी खातात?
आमच्याकड भाकरी जास्त.
हा. मग त्या हिशोबाने तुम्ही भाकरी सोबत ते सर्व करू शकताय गरमागरम खेकडा.
होऊन जाईल.
आणि थोडा वरून असं लिंबू पिळायचा त्यामुळे आणखी चव जरा वाढते. हम्म. तंसच मी आ- - ता ह्याची पण रेसिपी सांगते तुम्हाला. खेकडा फ्राय करायची.
हा.
हम्म जर तुम्हाला खेकडाकरी करायची असेल तर ती करू शकता. नहीतर मग खेकडा फ्राय करून खा
चालतय.
हम्म त्यासाठी पण पाचशे ग्रॅम खेकडा घ्यायचा. त्यात आलं लसूण पेस्ट एक चमचा. हळद एक अर्धा चमचा लाल तिखट चमचा भर घ्यायचा आणि एक लिंबूचा रस घ्यायचा.
हा.
हम्म त्यात चवीनुसार मीठ घालायचं. तांदळाच पीठ घ्यायचं दोन चमचे
हा.
आणि तेल घ्यायचं तळण्यासाठी
हम्म.
हम् पहिला खेकडा स्वच्छ धुवून घ्यायचा. मग त्यात आले लसून पेस्ट हळद तिखट मीठ लिंबू घालून ते पंधरा मिनिट मॅरिनेट करायचं.
हम्म हम् हम् बर.
आणि नंतर त्यावर तांदळाचं पीठ लावून छान कोट करायचं त्या
कशावर? लावायचं खेकड्यावर
खेकड्याला आपण जे आलं तसून पेस्ट हळद तिखट ते जे मिश्रण लावलं ना. त्याला तांदळाच्या पिठामध्ये छान कोट करून घ्यायचं.
बरं.
मग नंतर कडईत तेल गरम करून खेकडे कुरकुरीत होऊ पर्यंत फ्राय करून घ्यायची.
बर.
हम् मग जर तुम्हाला त्यावर आणि थोडा लिंबू हवा असेल तर तुम्ही आणखी थोडा लिंबू पिळून ते सर्व करू शकता.
हम् आंबट होईल की सारखं लिंबू घातल्यावर
तुम्हाला हवा असेल तर घ्या म्हटलं मी
हा चवीनुसार घ्यायच
हा.
बरं.
परत कोकणी स्टाईल खेकडा कसा करतात ते तुम्हाला माहिती आहे का?
नाही हो मी कवा कोकणाकडे गेलो नाही तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहित असेल तर सांगा कसे करायची मी पण बघेन.
कोकणात पण काही जास्त करून त्या कोकणामध्ये नारळात चा जास्त वापर करतात.
हो ठीक आहे ना खार जास्त असत त्यामुळ
हा ते काय पण करायले की नारळी भात नारळा चं म्हणजे जास्ती करून ते नारळ खातात.
हा बरोबर.
हम. मग त्यासाठी काय काय घ्यायचं खेकडा घ्यायचा पाचशे ग्रॅम
बर.
तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता जास्त.
हम चालते.
हम्म त्यासाठी नारळ एक कप घ्यायचा म्हणजे किसलेला असू दे नाही तर असं बारीक तुकडे केलेला जरी असेल ते एक कप घ्यायचं भरून.
बर
मग त्यात जे आपण चटणीसाठी लाल तिखट करण्यासाठी ज्या सुख्या मिरच्या वापरतो ना लाल
हा हा
हम्म त्या एक मिरचा चार ते पाच घ्यायच्या.
बेडग मिरच हा
हात लसूण पाकळ्या घालायच्या पाच,
बरं
आणि कांदा घ्यायचा एक
बर
आणि न कोकम किंवा चिंच घालायची थोडीशी
हा
हम्म आणि त्यात मग हळद मीठ आणि तेल घालायचं. म्ह कसं कसं करायचं पहिला नारळ, मिरची, लसूण भाजून घ्यायचं.
होम
रोस्ट करून घ्यायचं त्याला त्यानंतर मग ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याचं वाटण.
बर.
म तेलात कांदा परतून घ्यायचा तेल घालायचं कांदा घालून परतायचा. त्यामध्ये जे आपण वाटण केलं ते घालायच. मग त्या वाटण असं चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटूपर्यंत एक दहा ते पंधरा मिनिटं जरी भाजलं तरी चालेल.
हा
मग त्यात खेकडा घालायचा पाणी घालायचं तुम्हाला हवं आहे तेवढं. आणि त्यात मग शेवट ती कोकम आणि चिंच घालायचं म्हणजे थोडं आंबट. थोडं तिखट अशी त्याची चवयती. हम् पण जास्त खेकडा शिजवू नका आता खेकडाचा कडक होतो.
हा
म्हणजे ल ते करून दहा ते पंधरा मिनिटच फक्त शिजवा. त्याच्यावर जास्त शिजवलं ना कि खेकडा अस कडक होतो.
हा ते करकर लागते का?
आणि खेकडं वापरताना असं ताज बघूनच वापरा. ते चवीला छान असतात.
तर ताजा कसा वळखयचा? विचारून घ्यायला पाहिजे ताज्या आहेत कसे आहेत.
हा
मग त्यांनी खोटं सांगितले तसे आहेत. शेळा असली तर ताजत आहेत म्हण द त कसं ओळखायचं?
तेच काहीतरी असत हो ते ओळखयसाठी मला आता आठवत नाहीये.
हा हा आता
मग ते कसं? खेकडा जर आपण जास्त शिजवला ना ते मग कसं कडकून त्याची चव वेगळीच होते ना?
हा हा ह खेकडा अंगदुखेसाठी उपयोगी असतो ते खाल्ल्यावर अंग दुखायचं कमी येतं.
होय.
हम.
सर्दी पण कमी येते.
सर्दी झाली असेल तर सर्दीसाठी पण चालते.
हो म्हणतात ना सर्दी झाली की खेकड्याचा रस्सा प्यायचा म्हणजे कमी येतो.
हा बरोबर.
हम्म. बाकी करा तुम्ही पण एकदा दोनदा ट्राय. करून बघा खेकडा फ्राय करा नाहीतर खेकडा करी करा. कोकणी कोकणी स्टाईल मध्ये पण खेकडा रस्सा करून बघा.
हो चालेल चालेल.
हो ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
हा.
हो.